हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हा.
काय चालू हाय?
काही तर नाही आज आज संडे आहे आज. निवाण काम कराच आरामशीर.
माहिती आहे आम्हाला संडे आहे आज.
हा सुट्टीचा दिवस हळूहळू हळूहळू काम करायचे आज.
बरबर.
आवाज
याच
हा.
प्लॅनिंग काय आज? कुठं चाले का गावाबीवाला?
आवाज मोठा हो आ गावाला नाही चाललो आज आम्ही घरी जाऊ आज घरी घरी पावसामुळे घरीच आवाज
बरं आहे घरचेच काम कर
हम्म
हम्म घरचेच काम करा मग
आज घरी घरीच राहायचं आहे जरासे घरचे काम करायच्याथ साफसफाई करायची
चहा पाणी दला काा
पाणी झालं
आता आज वि वंदना नाही वाटते आज संध्याकाडची आहे काय?
बराय आपल.
हो. आजग आज आता स्वयंपाक पाणी तयारी करायची स्वयंपाकाची
काल सॅटरडे पाणी हे होतं ना जास्त पाणी होतं ना काल मुलं वगैरे आली नाहीत वाटते स्कूल मध्ये हम्म टीचर आलतात काताायडे मॅडम ते जामनिक
ना वघे आला जमत नाही
हो का अच्छा अच्छा अच्छा हम्म ते पिऊन पण आणतात काय
हो
हो का बाकी मुलं एक पण नाही आले का
सगळेच येतात पावसाच्या ना आले नाही पाऊस होता आणि चालू सका
हो पाऊसच दिवसभर चालू होता ना किती सारा पाऊस आला हम्म बाकी मग आज काय कुठे दारवा चालला का तू
आ
दधारवाल चालला का दधारवाल
नाही
नाही मग येणार आहे काय काय ती का काय कस भावाला घेऊन येते का काय
ये नाही तर नाही आहे
का ब काऊ
सुट्टी आहे ना आज आज जात नाही ना ते उद्या जाईन ड्युटीवरर तर सोडून देन जाता जाता
हम्म
हम्म
बाकी मग आज मार्केट गिरकेट झाले नाही जायचं नाही काही सामान सुमान काही आणाचं घरचे काम
हम्म
काय करायचंय आज घरची काम
बापा घरचे बकम काम आहे टाक्या बसवण आहे पायप बसवण आहे
टाक्या बसवणय हम्म पाणी तर खाली करायचच आहे टाकीतलं हम हो टाक्या बसवलं की सारं व्यवस्थित होते मग ते मुलांना पाणी वगर वगैरे बाथरूम ला जायला पण हात ुवायला
हम्म
हम्म
हम्म
मग आणखी काय करायचं आज
काळे नाही बाकी मटण खायचंकडन बसाचं
हम्म जयश्री ला केलता का फोन आज काय सकाळी
बोलो
विद्वत काय म्हणते
कटिंग चालू आहे त्याची
कटिंग किटिंग करून दयचं का घरी? मानवलात नाही का कटिंगवाले हायच नाहीत का?
तथ मामाच कटिंग करते आ मामाच कटिंग करते
हम् हा हम्म ममी चांगावर जास्त आहे वाटते ते
मामीील सोडत नाही मामी लोनचर टाकू लागलं त्यान
हम्म नंतर काय चालू आहे तिकडे शासऱ्याच तुमच्या
काही नाही बरं चालूय पैसे दुडवा तुडव करत आहेत आता
आता तू तर आज चालला नाही म्हणत मग ते झाडं वगैरे काय कसं करत तू
पाऊ आता
हो का हम नंतर मग आता आह
त्याच्या गाडीत टाकून आणनते
हो का बरं बर बर नाही हे कस आता पाणी चालू होतं ना? मग त्याच्यात बर- लवकर लागले जातील ते त्याच्याच्यान. मला वाटलं तू आज चाललाच का.
लावायला माणूस नाही का?
हम्म.
हम्म
बरं मग आजचे सारे काम, संडे आहे रविवार आहे- ते सर्व काम करून घ्याचेे राहिलेले आहे ते. ते अँगल टाकायचे आहे वाटते ते खालचे बेसमेंटचे. अँंगल टाक, गाडी टाक, आणखीन ते अ- क्या हम्. मग आज काही मेनू बिनू नाही का चांगला? आज काही मेनू बिनू नाही का म्हटलं ठरवला?
नाही मेनू आज.
हो का? अरे आज सुुटीचा दिवस आहे ना? रविवार.
हम्म. आमंत्रण आहे बहिणीच्या इकडे आज.
काम झाल्यावर संध्याकाळी जायचं.
आमंत्रण आहे ना आज बहिणीच्या इकडे. हम्म.
मग आणखी दुसरं? हम्म. शाळेच काय मगते नर्सरीवाल्याचं कसं काय करतात?
सोमवारी सकाळ पासून पहाव लागल आता येतील तेव्हा बोलू.
हम्म. बाकी मंग?
बाकी काही नाही आहे आता.
बाकी काही नाही. हो का? हम्. दुसरं काही मग आणखी आता ऍडमिशन आहेत.
ऍडमिशन आता येत नाही तर आता बंद होते. आता येत नाही ऍडमिशन.
येत नाहीता.
हा. झाल्या आता तेवढ्याच राहिल्या त्या आता.
काल ती हे आली होती. ती कोण? ते भुलीची ती एक - बाई ईथं काय झालं ते?
नाहीय म्हणते ते
नाही?
हम्म. आमच्या सरांनी नाही म्हटलं त्यांना ठेवायचं.
हम्म. हो.
हम्म.
नाही मी म्हटलं ते आल्या होती ती रूम पाहिले आपली तर मग दाखवली होती मीन.
हम्म.
त्यान काही नाही सांगितलं मले. म्हणजे काय हे लगे लगे काही नाही नंतर सांगू बा.
पगार पाणीच नाही तहिला तर ते देणार कुठुन भाडं बिडं? हम्म. त्याच मिस्टर पण राहत नाही. त्यासोबत.
ल हो.
म्हणूनच ते पगारपणी देऊ शकत नाही. ते राहणार नाही येणारच नाही ते.
हम्म हॅलो.
ह बोला.
हा जोरात आवाज कारयण जरा
आवाज जोरातच आहे ना बापा ऐकायला येत नाही तर ते प्रॉब्लेम आहे थोडा इश्यू राहते आपण बोलत राहत जेवढा येईल तेवढा बोलात
हम्म
हम्म
बर बाकी मग आणखी
बाकी काही नाही
हो
हम्म सकाळच्या जेवणाचा कराचा आहे नाश्ता झाला
नाश्ता झाला ग तुझा
नष्ट झाला
मग आता लगे लगे कामाला लागायचं का काय कसं
कामाला नाही लागतोय आता बसून हो मी शांतीन
शांततेन बसुन किती वाजले घड्याळीत साडे दहा झाले
दिवस पडला काम करायले
हम्म हो का हम् मग मित्रागित्रा लावले होते काही फोन गिन
मित्रावित्राले नाही लावले नाही
हो का
हम्म
हम्म मग ते काही नाही गड्या आता ह स्वयंपाक करा आपण दुपारपर्यंत आता बाहेर जातो म्हटलं, आज सुट्टी आहे तर बाहेरचे काम करतो
हम् दादा साहेब हसत आहेत.
हम्म पाऊस यायच्या आधी पटापट काम करून घ्यायचे‌. नंतर मग बाहेर जायचं मार्केटला ह आज एकच दिवस भेटते ना आपल्याले म्हणून मग एका दिवशी सर्व काम करून घ्यायचे.
हो ना
दुकानात सामान वगैरे आणायचे पैसे पाहिजे म्हणुन आता उधारीवाल्याकडे उधारी मागून
उधारी जमा करू ना आना बापा उधारी जमा करुन आना म्हटलं
हो ना उधारी, उधारी बरीच झाली ना बाहेर
मग तेवढे वसुल करता आले पाहिजे ना उदाहरण देत राहायच निर्हा
पण हे ऐकतच नाहीत ना कोणाला उधार देऊन देते च
हम्मशान दुकान बसत बसून जायना
हम्म दुकान बसलं की झालं काम. कल्याण कल्याण काय करावंय आणखी चिकूचा प्रश्न आहे, आणखी त्याची ऍडमिशनच सही आहे हम्.
अकरावीला ऍडमिशन केलं नाही का?
हम्म?
एडमिशन केलं नाही का अकरावीलाआ?
हो कॉलेजला केली आहे ऍडमिशन. आता दुसरं कुठे काय हे करतो म्हणलं तर सायकल, सायकल करत आहे सायकल घ्यायचीच आहे सायकल घ्यायची कॉलेज ला जायचं म्हणुन
बा बा सायकल न जाते का ते गाडी घ्याय लागेल त्याच्यासाठी
गाडी नाही बप्पा बारीक हाय ते
हम्म.
हम्म बारीक असल्याच्याने गाडी हातात देत नाही मी त्याले
हम्म.
हम् सायकल बरं बापा टेन्शन नाही राहते.
साकलच पाहा लागल.
हम्म?
सायकल पाहा लागल भेट
होय एखादी सेकंड हॅड म्हणजे दोन वर्षासाठी त्याच्यानंतर कोणी चालवणार कोणीच नाही ना त्याच्या माग.
पाहा लागते. बॅटरीवरची विकायला गेलं तर खपती बी ती.
भेटली तर घेउन घ्यायची.
नाही भेटत तेवढ्याच. तेवढ्याच येत नाहीत.
सेकंड हँड सहा हजाराची तर घेतलीच आहे या ना मॅडमच्या मुलांना
हम्म तशी चालवते काय?
मग आता तात्पुरती दोन वर्षासाठी काय होते?
हम्म. एटो लाऊन टाका आता तेला
हम्म. मग म्हटलं बरं तीन हजारात झाली तर झाली सेकंड हँड कोणाची भेटली तर.
ऑटो लावून टाकायचा जतीनचा ऑटो जाते ना तिथपर्यंत. मग कायले जेव्हा जायाच तेव्हा दाटूनच जात.
हम गाडी न म्हणजे मग सकाळी न्या तेच्या पपालाच ते हे होतय.
सायकलीत भानगड करायचं नाहीत ते सकाळून थोडीे येता येत सिनियर कॉलेज हाय सकाळी.
नाही सकाळुनच आहे ना सात ते बारा.
सकाळून तोडी आहे सीनियर कॉलेज
सात ते बारा आहे त्याचा टायमिंग फक्त- तर ब्रेड ब्रेड रेग्युलर लह राहिले म्हणते ते आता बाजूचा मुलगा आहे त्याला विचारलं मी- रेग्युलर होता म्हणजे प्रेड सर पण येतात म्हणे- हम्म त्याला आता दोन, तीन दिवसापासून म्हणत आली कि जा बाबू, जा बाबू, बाबू कायच ऐकते आपला हम्म. या टोला आणि फुकटचेच पैसे भराव का आपण हम्म.
पाहु आता जाऊद्या. बा मग ठेवा मग-
हो, हो, हो, हो, पाहा मग करते नंतर कॉल मी उद्याला करीन, नाही तर संध्याकाळ करीन.